हॅलो.
हॅलो.
हा. आवाज येतोय का?
हॅलो. हा. येतोय येतोय.
हॅलो. आवाज येतोय का म्हणलं?
हा. येतोय ना.
हम्म. काय करतोस? काही नाही. बसलो आता मी क्लासला जायचं ना?
गेला नाही का?
अरे पाऊस चालू आहे ना? कसं गाडी चालवून जाता येत नाही. वरून चष्मा आहे मला.
हम्म.
हा सीन होतो पााईल मी. एखाद्या वेळेस नाहीच जाणार. वाटल्यास डायरेक्ट दुसऱ्या लेक्चरला जाईल गेलो तर. तुझ काय चालू?
काही नाही भो झोपलो होतो. झोपलो होतो म्हटलं उठलो आत्ता. हम्म.
जेवण काही?
केलं जेवन.
हम्म. काय खाल्लं?
अ पनीरची भाजी खाल्ली होती.
पनीरची भाजी खाल्ली. अरे वा! मस्त मस्त. तुला मी - काही.
काय?
सुट्ट्याच्ये ना मला. हम्म.
म्हणलं क्लास बीस आहे का सुट्ट्याय?
नाही सुट्ट्या ए मला. हॅलो.
पण
कुठे जायच होतं?
असंच जाऊ कुठतरी मार्केट बीरकेट फिरून येऊ आपण.
हा चालेल ना. हम्म काय घ्यायचं तुला?
काय नाई इलेक्ट्रॉनिक घ्यायचंय जरासं.
हम्म.
स्पीकर
हम्म.
नाय त बॅटरी ते
हा.
हम्म. मग कसं माझ्या घरी जरा एक सामान पडलंय ना काही स्पीकर टाईप ते मला ऑन करायला
आसय का?
हम् हम् आणि जरा गाडीचे
हम्म. हम्म. हॅलो.
बोल ना.
आवाज येत नाय रे तुजा आवाज येत नाय तुझा.
हॅलो.
हां येतोय आता.
हॅलो.
हम्म.
गाडीत कसं ऑईल नाय ना सध्या?
बल नाई रे तुझी हा स्टेबल नाही तुझी गाडी स्कुटी.
नाही खूप स्टेबल आहे रे ते पावसामुळे सध्या तुला आण तू कधीतरी चालवतो मी रोज चालवतो.
हम्म.
हॅलो ते कस तुला सवय नाई सवय ए गाडीची त्याच्यामुळे तुला तस वाटलं हम्म.
हा. हम्म हम्. भारीये चांगली सर्विसिंग करून घेरे म्हणजे घडी घडी नाई.
घडी घडी नई करत. नाई मला एकदाच कराव लागते सर्विसिंग वर्षभरात. मागच्या वेळीस केली त्याच्यानंतर आता डायरेक्ट आत्ता करणाराय.
तुमची गाडी आ? पेट्रल खाते का?
नाय रे एवढं नाय खात. खाते ना बरेच.
हा बोल ना.
हॅलो.
हा बोल ना हॅलो.
हा म्हणलं खाती पेट्रोल एवढं नाय पण.
हॅलो. असय आहे का? हम्म.
आं?
काय म्हणते? बोलना ऐकु येत नाही मला. अरे ऐकू य नही काय बोलतय तू? हां. आर मी म्हणलं अरे हा मी म्हणलं, म आपण गणपती बघायला जाऊ ना आता?
हान जाऊ ना गणपती, तिसऱ्या दिवशी जाऊ. जेवण करायचा दिवस नसतो का, त्या दिवशी. दुपारी निगू संध्याकाळपर्यंत येेऊन जाऊ घरी, नही तर संध्याकाळी अ खूप मोठ रे, ते किती? अ अ फिरून होईल, हम्म. जेवणाच्या दुसरा दिवस राहतो ना, महालक्षमिंचा तेव्हा, लई गोल गोल गोल फिराव लाग हे एक गणपती इकड, ते एक गणपती इकड. पण मला सगळ्या गणपतीची लोकेशन माहिती, कोणचं कुठे?
हम्म हम्म.
चला येऊ फिरून बिरून, फोटो बी काडू.
हां.
मागच्या वर्षी चला, जायचं नहीं का? हम्, तुझं काय झालं श, ड्रायविंग क्लास लावलं का नाही?
हा ला-लावायचंय अजून, हां लावयचा म्हणलं अजून.
लावायचं का? ला लावून टाक ना् म, ह्म लावून टाक ना.
हां आलं, हां अजून नही ना रे, समजा काम पडत नही इकडं म्हणून, म्हणून
म्हटलं कुठ जाणार नही, इथ यथ रा
च. पाने पाऊसाच नगो म्हणलं. पाणी पावसाच नको म्हनलं मी, म्हणलं जाऊ दे. उग, हे गाडी चालवायचं पाण्यात. पावसाचं म्हणून. जाऊ जाऊ स्तर होऊन जातं रे, हवंना पण म जिम पण मला, हे करायचं होतं ते. हम्म.
हम्
हां.
ला ह, आमच्या इथे ते परशी मैदान नही का?
हम्म, हम्म दस सर.
हॅलो?
तूला लावायचीच ये ना कास्ट?
पिटे गा आवाज येतोय का आवाज?
तुला लावायच होते मणला? हा हा
पश्चिम आता हा के जिम ते काय टर्फ ते सगळं उघडणारे म्हणजे मी फिटनेस कॅम्प हे क्लब उघडणारे
हम्म.
तो जाऊन पाहिल कसं आहे. अजून काही सांगितलं नाही चालू आहे बनवताय ते सध्या ते पावसाळ्यामुळे थांबवले त्यांनी
असं आहे का?
हॅलो!
हम.
नाही तर डायरेक्ट जिम मध्येच पाहिल मी जिम लावेल. हॅलो!
हम्म.
नाही तर ते सेट नाही का तु दाखवलं होत मी वाठवलं होता इन्स्टावर हॅलो! इंस्टाग्राम वरती तुला
हम्म.
पोस्ट नव्हती... टली का मला? होम जिम सेट दाखला हो तुला ऑलान, फोटो ते.. तो एक घेऊन घील आणि घरी करल जिम हा.. ते कसं माझा मित्र आहे ना तो जिम मध्ये ट्रेनर टाईप आहे ना त्याच्याकडून ट्रेनिंग घेऊन गेईल मी घरीच करेल कारण तो स्वतः विकतोय.
काय?
जिमचा सेट होम जिमचा
हा बघितलं होत मी ते.. डंबल्स ना?
हा डंबल ते पुषपच एक्सेट्रा एक्सेट्रा ते सगळं घरातच करल मग.
हो हो.
तेवढंच कसं हेल्थ पण चांगली राहील.
हाव ना
कोणी का बोलणी ना पुढ
हम्म.
हम्म.. अजून मी काय म्हणतो.
हा.. बोल
हॅलो!.. म्हणलं जायचं का जायचं का म्हणलं?
कुठ? जाऊना.
कुठं?
कुठे जायचं?
जोरात बोल ना तो आवाज नाही येते मला तुझा.
हॅलो!
हा.
हॅलो!
हा बोल बोल जोरातच बोल हा अश्या च आवाजात आता ऐकू येतय. त्या अशाच आवाज मध्ये ऐकू येत, ते असा आवाज आय, कमी याच्यात बोलना तर ऐकू नई येत. म्हणलं, जाऊ खाटू श्यामला, खाटू श्यामला.
जाऊ ना.
हम्म, तिथं डेव्हलप केल त्यांनी, पाहू ना रविवार बिववार सगळेजण. तू, मी, आत्या, मामा, पप्पा म ममी. कस म पप्पांना पण सुट्टी राहील, मामा ला पण सु टी राहील, पप्पा न मामा दोघना सुट्ट सुट्टी रशील तेव्हा जाऊ म्हणलं, मस्त तिकडं ले आता, मोरं येत माहितीय का, रस्ता चालूय, म्हणजे का एवढं बनलं नाही, मला वाटत. सगळं च, का बाकी सगळे मस्त तुझ्याशी पेट टाकू दे ना, मस्त ऐ चालत जा. हे मस्त चांग स्टोन लावून, मस्त ग केले, मार्बल-बर्बल आज स्क्रीन लावलय.
हम्म.
ते लई मस्त.
बरोबर, हा ना?
हम्म. ते म्हणतोय का
आजून काय म्हणतो?
काई नई आता बसलो आता, थोड्यावेळानी जरा अभ्यास करल. क्लासला तर पाहिजे, पाऊस जरा कमी झाला, म्हणजे चांगलाच कमी झाला की जाईल. नही तर सुट्टी मारल, घरातलं काम आवरल, जरास. हम्म, बाकी तू काय म्हणतो?
त बई ते हे करायचय. काही नही म आता चालू ये बाता, बोर होत रं आता, घरात बसल्या वरती.
हम्म.
त इनस्ाफवाचोकडे
हा ते पण, एक तर आता थोड्या याच्याने वे रिचार्ज संपल, मग माला कसं?